काय कशी आहेस काय करत आहेस
तू कशी आहेस
मी तर छान आहे
अच्छा अ काही नाही ज्ञानी ऐकत होते तू काय करतेस
मी पण थोडे वर्षापूर्वीचे गाणी ऐकत होते म्हणजे खरं सांगायचं ना तर संगीत ऐकलं ना की माझा मूड लगेच चांगला होतो ग
बरोबर बोली तू माझ्या बापतही बापततही तसंच आहे. संगीताचा आपल्याला मनावर खूप मोठा परिणाम होतो मला वाटते असं.
हो ना आता बघ आपण आनंदी झा असलो तरी गाणी ऐ कतो आणि दुःखी असलो तरी गाणी ऐकतो.
हो. हो बरोबर आहे अगदी बरोबर बोलली तू प्रत्येक भावनांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गाणे असतात.
हो तुला कोणत्या प्रकारची गाणी आवडतात?
अ मला शांत आणि मधुर गाणी आवडतात. ती ऐकली ना की माझं मन पूर्ण शांत होतंय.
हो अगदी मलाही, उत्साही गाणी आवडतात अ पण कधी कधी ती ऐकली ना की खूप ऊर्जा मिळते मला.
हो बरोबर बोलली तू खरंच संगीतामुळे आपला मूड बदलू शकतो.
हो ना आता बघं ना कधी कधी आपण खूप तणावात असतो, पण अ आवडते गाणे ऐकल्यावर थोडा आराम वाटतो आपल्याला.
मूड रिलॅक्स पण होऊन जातो आपला.
हो बरोबर आहे अभ्यासामुळे किंवा इतर कामामुळे थकलो असलो तरी संगीत ऐकलं की ताजे तवाने वाटतात.
हो आता जेव्हा माझी परीक्षा असतात ना, तेव्हा मी खूप तणावात अ राहते. तेव्हा मी ना हलकी फुलकी गाणी ऐकून घेते थोडांवेळ. तर मला खूप चांगलं वाटते आणि ताजे तवाने पण वाटते.
अच्छा, मग फायदा झाला का?
हो मला फायदा झाला ना मन शांत राहायच आणि अभ्यासावर लक्षही केंद्रित राहायला मदत व्हायची माझी.
बरोबर आहे संगीताचा हा खूप मोठा फायदा आहे ते मनाला शांत कर ते
हो आता जे काही लोक असतात ना ते काम करताना गाणे ऐकायला आवड तात त्यांना, तर ते काम करता करता ही गाणे ऐकतात.
हम्. बरोबर आहे त्यामुळे त्यांना कामात उत्साह वाढतो ना म्हणून ते लोकं काम करता वेळेस गाणे ऐक तात.
हो मलाही असंही वाटते आणि जेव्हा मी घरातले काम कर-करत राह ते ना, तेव्हा गाणी ऐकायला मला खूप आवडते.
मलाही त्यामुळे काम कंठाळावाने वाटत नाही.
हो! अगदी बरोबर. आणि तुला वाटतं का कि संगीतामुळे आपण आठवणी जाग्या होतात?
नक्कीच काही गाणे ऐकली की जुन्या आठवणी डोळ्यासमोर अशे येतात ना की का काय सांगू?
हो मलाही असं कधी-कधी वाटते, आणि कधी-कधी ना एखादी गाणी ऐकले ना की शाळेतील अ किंवा जे मित्रांसोबत अ वाया घालवलेले जे दिवस आहेत ना ते आठवण येतात मला तर
हम्म. बरोबर बोली तु संगीत आणि भावना याचा खूप जवळचा संबंध आहे ग.
हो आणि जे काही-काही गाणी असतात ना ते आनंद देतात ना काही गाणी ती तर भाऊक-भाऊक करतात.
हो. अगदी म्हणूनच संगीताला भावनाची भाषा म्हणतात.
हो मलाही असं वाटत आणि मला असं वाटतं ना कि संगीत सर्वांना आवडते, कोणाला आवड-आवडत नाही सगळ्यांनाच आवडते.
हो बरोबर आहे. लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वजण संगीताचा आनंद घेतात.
हो आणि जेव्हा आपले सण समारोह असतात ना? तर संगीतातील तर खूप महत्त्व देतात सगळे त्यां तिला.
बरोबर आहे बघ ना लग्न असो, वाढदिवस असो, उत्सव यामध्ये संगीतामुळे वातावरण किती आनंद होते ना?
हो अगदी बरोबर म्हंटलं तू केव्हा कधी-कधी तर जेव्हा व्यायाम करते ना मी. तेंव्हा ही गा-गाणी ऐक-ऐकते मी आणि व्यायाम करतानी तर किती छान वाट वाटत ना गाणी ऐकणं.
हो. कारण संगीतामुळे ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ना, त्यामुळे खूप छान वाटत.
हो, मी तर काही वेळ पण मन खू- खूप उदास असतो ना, तेव्हाही गाणे ऐकून घेते.
हो, अश्या वेळी शांत संगीत मनाला आधार देते खूप.
हो, माझ्या मते तर संगीत आहे ना एक प्रकारचे औषधच आहे माझ्यासाठी.
हो, ते शरीराचे नाही पण मनाचे औषध आहे.
हो, अगदी खरं म्हंटलं तू संगीतामुळे ना माझे ते राग ही कमी होऊ शकते.
बरोबर शांत संगीत ऐकल्यावर मनातील तणाव कमी होते ग.
तर म्हणजे अ ठिकाणी संगीत उपचार वा वापरले जातात ना?
हो बरोबर बोली तू. हे संगीत उपचारामुळे लोकांना मानसिक शांतता मिळवण्यास मदत करते.
हो ओ. आज काल तर मोबाईल मुळे आपण कुठेही गाणी ऐकू शकतो ना.
हो प्रवासात, घरी किंवा मोकळ्या वेळेत संगीत सहज आइता येते.
हो. हो पण खूप मोठ्या आवाजात गाणी ऐकणे चांगले नैये ना.
अगदी बरोबर त्यामुळे कानावर वाईट परिणाम होऊ शकते.
हो आणि त्यामुडे संगीताचा आनंद घ्यावा पण योग्य पद्धतीने वाटत नाइ ना.
हो ओ. तो संतुलन खूप महत्त्वाची आहे. चच
संतुलन राहावे व खूप महत्त्वाचे गोष्ट आहे. गाणी ऐकण्यासाठी कारण लोकांना त्रास नाही झाला पाहिजे ना आपल्या गाण्या अ ऐकून
हो बरोबर आहे मोठ्या आवाजात गाणे ऐकले की आजूबाजूच्या लोकांना हा काय पर्यावरणला खूप त्रास होऊ शकतोय त्यामुळे त्यामुळे कमी आवाजात आणि आपल्या घरी शांततेने आपले गाणे वाजवावे.
हो आणि कधी अ जर आपण प्रवासात असलो तर मोकड्या वेळेत संगीत सहज ऐकू शकतो पण असं जास्त वॉल्यूम क करा करून संगीत नका नाइ ऐकलं त पाहिजे ना.
हो बरोबर आहे संगीत हे वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे असते शांत आपला जो मूड असला त्या मूड मूडनुसार आपण संगीत वाजवू शकतो, आज काल तर खूप गाणे निघालेय मूडनुसार आपण गाणे वाजवतात. लग्न समारंभामध्ये कोणता पण कार्य रमात गाणे हे खूप आनंदाची आनंद वाढवते.
हो अगदी बरोबर म्हटलं तू अ मी तर व्यायाम करतानी अनेक लोक बघित ली आहेत जी गाणी ऐकतात व्यायाम करता करता आणि मी सुद्धा ऐक
हो बरोबर आहे हे मन ताजे तवाने ठेवतात, सगळीकडे आनंदाचा प्रसन्न तात योग्य पद्धतीने ते पार पाडतो.
कारण जेव्हा आपण एक्ससाइज या व्यायाम कर करत असतो ना. त्यावेेडेस आपण संगीतामुळे ऊर्जा आणि प्रेरणा अ आपल्या अंदर येत ते तर खूप अ प्रेरणा मिळते ना आपल्याला
हो बरोबर आहे, सगळेचं आजकाल गाण ऐकात लहान मुलांपासून ते वृद्ध ता पर्यंत सवेजण संगीताचा आनंद घेतो आणि हे खूप महत्त्वाचं पण आहे. कारण स्ट्रेस आहे सरवेना एक संगीत मुळे आपल्याला ट्रेस कमी होऊ शकतो किंवा मनाला खूप खूप चां छान वाटते.
हो मला तर असं वाटत की फत ते शरीराचे नाही पण मनाचे ही औषध आहे, आपल्यासाठी गाणी ऐक न
हो बरोबर आहे. बरोबर बोलली तू गाणी ऐकण तर हे मला तर असं वाटते की काम कर ताना पण हे कामाचा उत्साह वाढवतो. घरी गाण्या ऐक- घरी गाण्या वाजवायला मला खूप आवडतात त्यामुळे माझं काम करायचा उत्साह पण वाढतो.
हो, आणि तुला माहित आहे का? मी हे ऐकलंय की. अ काही काही ठिकाणी तर उपचारासाठी गाणे वापरले जातात.
हो, बरोबर आहे मी पण ऐकलंय असं.
आणि त्या संगीत जेव्हा ते ऐकतात ना त्या उपचारामुळे तर लोकांना मानसिक शांतता मिळण्यास खूप मदत होते असं ऐक लाय मी.
हो बरोबर आहे, मानसिक आणि शा -शारीरिक शांती खूप गरजेची आहे, आणि संगीत एक असं आहे की तो मानसिक आणि शारीरिक शांती देऊ शकते मनाला संतुष्ट ठेवते.
हो, पण हे खूप गरजेच आहे की अ आपल्याला हे आठव आठवण ठेवली पाहिजे कि, जास्त मोठ्या आवाजात गाणी ऐकून नाही.
हो बरोबर आहे हो बरोबर बोलली तू. तुला आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली.
हो मला तर. स्पष्ट झालं की अ अगदी आनंद होतो संगीत ऐकल्याने. आणि आनंद देते तणाव कमी होते ना आपल्या. प्रेरणा ही मिळते आपल्याला आणि मन तर शां शांत होतो आपला.
हो पण एक गरजेची गोष्ट ही आहे की संगीत फक्त मनोरंजन नाही. तर ते आपल्याला मनस्थितीवर सकारात्मक परिणाम करणारा एक महत्त्वाचे साधन.
हो अगदी खरं म्हंटलंत म्हणूनच तर आपण म्हणतो ना की संगीत आपल्या जी- - जीवनाचा एक महत्वाचा भागच आहे ना
हो. सांगेशिवाय जीवन थोडे निसर निरस आ वाटेल.
हो मलाही असं वाटत. अ चला आता ना मी माझी आवडती गाणी ऐकायला जाते तुम तुम्ही पण - - काम करा.
हो मी ही काम करते. पुन्हा भेटू या ठीक हाय.
हो. ठीक आहे. धन्यवाद.
धन्यवाद. बाय.